हॅलो! हॅलो आवाज येतोय? हा, काय करताय?
अ काही नाही आतच कॉलेजमधून आलेय आता थोड म्हणजे होतो.
कॉलेज कधी सुटलं?
अ, कॉलेज सुटलं म्हणजे, तीनला सुट लं, तीन नाही सॉरी, किती चारला सोडलय आम्हाना.
व्हय काय.
जाला सोड नाही, आजकाल नाही जास्त झालं कॉलेजमध्ये सकाळी लेक्चर होते, आज पण लेक्चरमध्ये लेट पोहोचले थोड. त्यामुळे पंधरा मिनिट लेट झाला, सकाळी कोणंत हे, पी. ई म्हणून एक सब्जेक्ट होता. त्येचं लेक्चर झालं, त्यामध्ये मी क्वेशन्स पण शिकवले.
म, आता इथून पुढे काय करणार?
इथून पुढे काय आणि बाहेर जायच विचार केलंय खायला.
होय.
तेच पहिल्या तर थोडं खाणार, कामं करणार भांडी आहेत धुनं आहे.
हं, ह.
तेवढे धुणार, मला खायला. मला चायनीज आवडतय, म तिथं आम्ही शो - बघायला जाणार हाय.
कोणत्या कॉलेजमध्ये?
बीनाळी.
हा, ह. सांगलीमध्ये आहे ना ते?
हो, हो.
आ, हा.
ते आणि तुम्ही काय करताय?
मी काही नाही बसलेय, आता जेवण करायचं थोड्या वेळाने.
काय करणान?
जेवण, स्वयंपाक.
अं, म्हणजे काय बनवणार?
वांग्याची भाजी.
हम्म, वांग्याची भाजी.
ह, चपाती.
आणि भात-आमटी काय नाही?
हो बनवणार ना, तुम्ही भाजी कशी बनवता?
कोणती वांग्याची?
हा.
अ, वांगीची भाजी काय नाही, वांगी चिजून घ्यायची. कांदाे टोमॅटो भाजीत घालायची.
म्हणजे कोणी घालणार असलं तरी घालून, घालातल तरी चालतंय. मी इ, चिकन मध्ये घालत नाही.
अ, म, ते कांदा टोमॅटो घाल द्यायच थोडा वेळ, आणि म ना त्यामध्ये वांगी घालायची. चिरून आपल्यालाना कशी पाहिजेत तशी
हा, ह
मग ती भाजायची, मी पंधरा मिनटं भाजते पूर्ण ते हे होते ना फ्राय केल्यावर हे होते. पंधरा मिनिट भाजते, आणि भाजून झाल्यानंतरन मग चटणी मीठ घालायचं.
ते घालून झाल्यावर थोडं पाणी घालून त्यामध्ये शिजायला द्यायच मग शीजून झाल्यानंतर न खोबर कोथिंबीर काय घालणार असल थोडा वेळ म्हणजे पूर्णपणे शिजवायच पाणी.
हम्म
थोडस शिजवायच थोड शिजल्या नंतर खोबर कोथिंबीर घालणार असलं तर मग खोबर कोथिंबीर
थोडा वेळ ते झाकून ठेवायच आणि ते तेल सुटल ना तेला
हा.
मग त्यानंतर कूट घालायच.
आणि मग पूर्ण वांग शिजवून काढायच बाजूला मी काय करते मी वांग म्हणजे चटणी बीटनीत घालून झाल्या ना त्यामध्ये पाणी घालते. आणि वांग शिजवून घेते आर्ध कच्च आणि मग शेंगदाणायचं कूट घालते मी मी घालत नाही शेंगदाण्याच कूट. नी घालून मग ते शिजवते चांगले मग ते
हां तुम्ही गाडीवर आहे. का वाऱ्याचा आवाज येतोय खूप.
मी बाहेर बसले मी.
होय काय.
आणि बाकी काय? घरी कोणी नाही मी पीजी मध्ये राहते. माझी फ्रेंड आहे.
हां
बाकीच काय चालू आहे.
तुमच घर कुठ आहे. प्रॉपर?
माझ्या प्रपरीच गेमजमध्ये आहे मी.
होय. का. इचलकरंजी मध्ये कुठे आहे. मी पण इचलकरंजी मध्येच राहते.
इचलकरंजी म्हणजे कबलूनच्या साईडला आहे.
हा, घरी कोण कोण असतय?
घरी मम्मा तेन असतात सगळे.
होय ना.
आणि हे अ सण तुम्हाला कोणते कोणते आवडतात?
काय ते?
सण कोणते कोणते आवडतात तुम्हाला?
मला जास्त गणपती. गौरी गणपती एन्जॉय करायला मिळते ना.
होय,
होय आमच्या घरी गणपती असतोय.
काय बनवता काय येतात मग घरी गणपती असतो तुमच्या. काय काय बनवता त्यामध्ये सजता का नाही
गणपतीला काय खाद्य पदार्थ मध्ये मोदक बनवतोय.
मोदक कसे बनवता ते?
मोदक आपल गव्हाच पीठ असतय ना. ते मळून घ्यायच आणि खोबरं, खोबरं असतय ना.
हां.
त्यातं, थोडं गुळा, गुळाच्या पाकात ते हे करायचं, खोबरं खिसायचं. आणि ते मिक्स करायचं. आणि गव्हाचं पिठाचं छोटे -छोटे गोळे करून ते असं लाटायचे गोल एकदम, आणि त्यातं ते आपण जे सारण बनवलेलं असतय ना, ते भरायचं. आणि त्याला असं अं, हे करायचं. म्हणजे कळ्या म्हणतात त्याला, पिठाला कळ्या पाडायच्या.
हा, हा.
आणि वर असं टोप काढायच आणि उकडून घ्यायच ते.
हां, आणि मोदक होय मोदक फ्राय पण करतात ना?
होय, फ्राय पण करतात, आमच्यात उकडलेले आवडत उकडीचे मोदक.
हम्म. हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो, हां, हां. हो, होय थोडं ते मध्ये रेंजमुळे कायत झालं असेल. हॅलो, हॅलो.
हॅलो, हॅलो. आवाज येतोय?
हा, हा. येतोय.
हा तुम, हॅलो.
हां.
तुमच्या घरी कसं असतं?
आमच्या घरी पण तसंच करतात, कधी -कधी तांदळाचे मोदक पण करतात.
हा, ह.
आमच्या घरी हो, ते काय नसतं तांदळाचे पीठ ना म्हणजे आपण पाणी उकलतो सांडग्या मध्ये पण पीठ आपण तयार करतोय बघा. पाणी उकळायचं त्यामध्ये थोडसं तेल घालायचं, आणि पीठ बघून घालायचं, त्यामध्ये आणि ते हलवायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं एकत्रित ते, म्हणजे मग म्हळायला येण्यासारखं. आणि मग ते साईडला काढून ना गार झाल्यावर मळायचं थोडस. म्हणजे ते हेच तेन आपण पिठं मळतो, तसं करून करून घ्यायचं.
हा, हा.
आणि थोडं -थोडं लाटून अ, गूळ आम्ही काय करतो अ की ते हे बनवायसाठी, भरणी मोलांमध्ये भरतात ना एकदम मसाला खोबऱ्याच तो बनवायसाठी खोबर. पूर्ण बारीक ओलं खोबरं किसून घेतो नि आणि मिक्सरमध्ये थोडसं बारीक तो पहिला आणि मग खोबरं पहिला घालतो, म्हणजे एक पातेलात खोबरं घेतो गॅस वर. त्यात खोबरं घालतो, गूळ घालतो, आणि खस खस घालतो आणि मग ते गूळ खोबऱ्यासोबतच पूर्ण भाजून शिजवतो.
हम्म.
म ते झालं त्याचा वास आला ना मस्त. म ते काढतो साईड ला. हम्. आणि ते पीठ होतं ना? मम्मी बनवते बट मी पण शिकले.
होय का? तुम्हाला कोणते कोणते पदार्थ बनवता येतात?
अ. मी ना पदार्थ सगळे बनवू शकते. मला दिवाळीचे पदार्थ सोडून सगळे बनवता येतात.
हा. नॉनव्हेज खाता?
नाही नाही. मी वेजिटेरियन आहे. अ होय. तेे प्राण्यांबद्दल थोडंस त्यामुळ.
हां.
त्यामुळेच प्युअर व्हेज आहे. बट मी त्याच्यासाठी हे बनवते. वेगळं खाते जस की चिकन साठी आपण सोयाबीन खातो.
होय का?
हा. तेच आणि हे किंवा ते असतय ना? अ -म्हणजे ते मटणासोबत खातात. ते काय म्हणतात? ॲलिमि म्हणतात त्याला.
हो.
हा. एगमॅ मग त्याच्यासोबत खायासाठी ना आम्ही एक असच हे करतो. अं. मुटके म्हणतात तेला बेसनाचे मुटकी काय ते काहीतरी म्हणतात. ते बेळगावच्या साईडला बनत. म ते बनवायला ना? डाळीचं पीठ असते ना आपलं?
हं.
ते पूर्ण भिजलेली डाळ. भिजलेली डाळ घ्यायची ती बारीक करायची-
हा.
म्हणजे असं खडबडीत ठेवायच. थोडस घट्टच बारीक करायची. असं बांधायला येण्यासारखं. त्याला मोदकासारखा -
तुमचा आवाज खूप कमी येतोय.
होय होय. थोडसं मी बाहेर आहे त्यामुळं. हॅलो. अ. मोदकाच मोदकाचा आकार द्यायचा. येतोय आता?
हां येतोय.
मोदकाचा आकार द्यायचा. मोदकाचा आकार देऊन झाल्यावर, आपण मसाला बनवतो ना? अ म्हणजे? अंडाकरीला घालायला. पनीरला घालायला किंवा-
ह
आणि कोणत्या पण ह्याला घालायला. तिळी तिळीचा ते न खोबर कोथमिरचा मसाला बनवतो - -ना? तसं बनवून घ्यायचा मसाला.
हा.
आणि मग साईडला नुसतं ते फोडणी द्यायचं. त्यामध्ये कांदा घालणार असला कांदा घालायचा.
हां.
ते मोदकवानी बनवलेलं ते, डाळीच्या पिठा डाळीचं ना? उकडून घ्यायचं साईडला.
हा.
उकडलं की त्यामध्ये पहिलं मीठ घालायचं. ते विसरलं. ते उकडून घ्यायचं- आणि मग कढाईत ना? अ हे तेल- अ जिरं किंवा काहीतरी घालणं असल आपण ऑप्शनल आहे. नाही घातलं तरी चालतय, म ते घालून ना. कांदा त्यामध्ये घालायचा, भाजायचा चांगला. चटणी- मीठ घालायचं आणि मसाला तयार केलेला घालायचं आणि त्यांमध्ये थोडंसं पाणी घालून हालवून ते मसाला शिजवायचा तेल सुटुस पर्यंत.
हा.
आणि म मसाला शिजला ना मग ती मोदकं सगळे घालायचे त्यामध्ये, आणि थोडसं पाणी घालायचं किंवा मोदकं आपण अंडागरीला करतो. त, ना की मसाला बनवून मसाला शिजवून घेतो सगळा पूर्ण आणि अंडागरी नंतर सव्ह करताना घालतो अंड.
तस पण ते मोदक घातले तरी चालतय, छान होतात आणि एडमॅक रेसेपी काय अ, मैदा आणि रवा. ते साईडला त्याचं पीठ मिळून घ्यायच. आणि, त्यात आत भरायसाठी नाही म, ते डाळीचं पीठ बेसनचं. त्यामध्ये ठेचा करून घालायचा.
हा, हा.
ठेचा करून घालायचा, ते मळायचं. आणि आपण पुरण बनवतो ना, पुरणपोळी कशी लाटतो ना भरून. तसेच ते मैदानी रव्याच्या पिठात ना घालून भरून लाटायचं आणि तळून काढायचं. खूप छान लागतं ते.
चालेल, थँक्यू.
हा, हां चालतंय ठेवतो.